हॅलो नमस्कार तुम्ही कसे आहात
कार बी मस्त आहे तुम्ही कशा आहात
मी पण छान आहे थँक यू विचारल्याबद्दल काय करत होतात तुम्ही कसा चाललाय तुमचा दिवस
दिवस छान चाललाय बा चालू होती स्वयपाकाची तयारी.
हा संध्याकाच सगी तयारी हो ना मुलांच्या सु त्या संपल्या तुमच्या मुलं जायला लागले शाळेला?
हो हो चालू झाल्या ना.
अच्छा हा आता माझ्या मुलांच पण जस्ट स्टार्ट झालय सुट्ट्या जस्ट सम्प आप काहीतरी ह्याना नवीन नवीन काहीतरी उद्योग असतो काहीतरी सुट्ट्यांमध्ये काय करायच काय करायच, सारख असच चालू असत, अ सुट्ट्या कशा घालवायच्या म्हणजे ह्यांनी ह्यांना कस अ जेव्हा शाळा चालू असते तेव्हा काही पण जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा त्यांना खूप म्हणजे हे असत की आता आम्ही नवीन काय शिकू काय शिकू? त्याच्यामध्ये आम्ही तरी आता माझ्या मुलीला डान् लावला कारण की मुलींना कस जरा डान्सच वेड असत. त्यामुळे डान्स क्लास लावला परत अ नवीन आ मुलासा मुलाला थोडस तबल्याच त्याला हे झाल होत म्हणून आम्ही तबला क्लास लावला. पण तरी पण त्यांना ते पुरेस नसत, तर असा प्रश्न पडतो ना की आप हा कि काय नवीन शिकवावं त्यांना.
नाही मग नवीन काय, अशात घरी काहीतरी ऍक्टिव्हिटी कराव लागतात दुसर काहीच करू शकत नाही ना दिवस आपण बाहेर क्लासेस नाही लावु शकत. पोरांना घरीच काहीत क्रिएटिव्हटी करून काही क्टिव्हिज करावायच्या कारण त्यांना, कारण त्यांना दिवस असा खाली खाली जातो ना मग त्याच्यासाठी मग आपण आणखी एक शकतो की मुलांना थोडस घर काम शिकयच कि बाबा चल ही मदत करू
आता आम्ही तस आता आम्ही तसच करतो आम्ही काय करतो आता एखाद काम काही क हा कपडे कपड्यांच्या घड्या घाला वा भाजी थोडीशी निवडून द्या अस, आता डेकेअर ला जायचे माझे मुल डेकअर मधे तस म्हणजे बघायला गेल तर बऱ्याचशा ऐक्टिव्हटीज नवीन स्किल्स त्यांनी शिकवले. म्हणजे एका जाग्यावरती म्हणजे बसायच कस पहिल तर हे कारण की इकडे तिकडे करून त्यांना थोडंस कॉन्संट्ट्रेशन पावर वगैर वगैरे नाही का खाली बसून एखादी ऍक्टिव्हटी कशी करायची? मग ते काय आपलं सिमपल अस नाही बसत नाही बसत त्यामुळे त्यांना ना थोडस बसण्याचं पण एक ते स्किल शिकवलं जातं ह्याच्यामध्ये तर त्यांनी काय केल, की अस काहीतरी, छोटे मुल असतात अगदी छोटे असतात तर ब्रेन डेव्हलपमेंट ते घेतात, की एखाद अस नायी का धान्या च अस ते देतात, ते म्हणतात ह्या डाब्ब्या मधे भरून दाखव म्हंजे एक छोटी बाटली देणार की काँसेन्ट्रेशन त्याच्यामध्ये भरा की ते पडल नाही पाहिजे इकडे तिकडे अस. अस काहीतरी वेगवेगळ्या ते ऍक्टिव्हटीज करवतात तिकडे आणि मग इव्हनिंग ला थोडस आउटसाईड म्हणजे बाहेर खेळायला घेऊन जातील किंवा एखाद्या देवळात घेऊन जातील अशा आम च्या इथे एक छोटस पाळणा घर ये तिथे त्यांनी अशा ऍक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या म्हणजे छान होत्या त्या ऍक्टिव्हिटीज हम्म त्याच्यामुळे अ बरस म्हणजे त्यांना शिकायला मिळाल माझ्या मुलांना इव्हन आता काही मुल हा.
हा.
बला ना.
मुलाला काही डे केअरला नाही ठेवल, पण मी घरातच काय करते, दोन धान्य मिक्स करते. आणि ते वेगळे वेगळे, ह्या ये टाका या पाल
हा अरे वा हो हेच ऍक्टिव्हटीज बिझी ठेवतात त्यांना बरोबर बरोबर हे
स्कूलच मध्ये पण हेच स्कूल मध्ये पण हेच करतात हे लोक
हो पण आजकाल पेरेंट्स खूपच च जास्त ते लावायला लागले तो क्लासेस नाही का म्हणजे एबॅकसचा क्लास लाव ह्याच लाव पण मला कधी कधी वाटतं की ते फार ओवरबर्डन पण होत ते म्हणजे मुलांच्या ब्रेन वरती की खूप जास्त अभ्यास सारख सारखं तेच तेच म्हणजे गोष्टी ठीक इव्हमूरमेट झाली पाहिजे पण एवढेपण कलासेस नाही ना लावायला पाहिजे सारखे सारखे असं मला वाटत
विशेष म्हणजे माझ मुला एक क्लास नाही लावला त्यांना त्यांच्या सुटया जशा जगायच्या तशा जगा घर काम करू लागलीच आहे मी थोडंफार अ समजा मी जर अ आम्ही गेले ऑफिसला वगैरे तर मुलाला सांगितलं की बाबा येईपर्यंत एवढी भांडी घासून ठेवा तो घासून ठेवायचा कपडे घडया घालून ठेवायचा आवरून ठेवायचा पण त्याला टी व्ही पाहला असू देत खेळायला जायच मग असू दे म्हणजे घर साफ करण असू देत की संडे संडे आम्ही क्लनिंग करतो तर पोर पण क्लिनिंग करायला मदत करतात ते जाण्यात येण्यात आणि ह्याच्यामध्ये थकून जातं बी तो असं पण स्कूल ला जातो तेव्हा पररिशानच असतं ते
हो हो चालूच असत काही ना काही त्यांच्या हो हो हो आम्ही पण काय केलं की एक काय छोटे छोट हे कोर्सेस आम्ही त्यांना मागच्या वर्षी केले होते हया वर्षी आम्ही काय केले त्यांना थोडेसे ते सोडल की ह्या वर्षी सुटया तुम्हाला ते उशिरा उठायचे म्हे उशिरा झोपायचे पहिले उशीरा उठायचे थोडस त्यांच्या पद्धतीने मी एन्जॉय केलं ह्या वेळेला कारण की मी काय ऑब्झर्व केलं की मुलं लवकर बोअर होतात म्हणजे आम्ही ही त्याला तबला क्लासला थोडे दिवस त्यांनी बघितलं हा केल्यानंतर तर मग हा आता बोअर झालाय परत मग मुलं म्हणजे नवीन नवीन त्यांना काहीतरी पाहिजे असत ते कॉन्सटटली एका ठिकाणी किंवा एका ह्याच्यावर ते फोकस नाही राहू शकत कारण की ह लहान मुलांच मन कस थोडस चंचल असतं ना
हो हो बरोबर आणि ते बांधल्या जातात क्लास म्हणजे हे क्लासच च असतात शेवटी त्यांना ना तिथं बसायचं म्हणजे दोन म्हट
हो हो बरोबर बरोबर कारण की ते बांधल्यामुळे त्यांना प्रोब्लम होतो थोडासा वेगळ काय तरी हा त्यानी वेगळ्या पद्धतीने जर त्यांनी शिकवायला घेतलं ना तर थोडस मत म म्हणजे आता आजल हल्ली अनेक बरेचसे प्लॅटफॉर्म्स लोक फोनवर पण शिकवतात ते लोक युट्यूब बघून पण शिकतात ते म्हणा तर थोडंफार आम्ही काय केलं मग तबल्यासह ना त्या युट्यूबरच लावायचो मग ते युट्यू वर बघून बघून थोडस मग त्याला कस खेळता खेळ त्याच्या त्याच्या अ तेच ती त्याला करता आलं अस हम्म्म् बरोबर
ते इन्स्ट्रक्शन फॉलो करणार त्यांना उठल्यापासून इन्स्ट्रक्शन असतात जा बाबा ब्रश कर जा बाबा आघोळीला जा जा बाबा बाथरूमला जा पाय धुतले का हात धुतले क हनडवाश बस तर इथे बस जेवायला तिथे बस म्हणजे इन्स्ट्रक्शन फॉलो करतात ना मुलं करतील विदाऊट इन्स्ट्रक्शन काहीच करूच शकत नाहीत ते अशा महत्वाच्या गोष्टी कधी मग त्यांच काय होत प्रेरला इन्स्ट्रक्शन भेटल्याशिवाय काहीच क करत नाहीत अशा गोष्टी होतात तुमच्यासोबत मग
हो खरं म्हणजे त्यांनी लय नाही सांगितलं तरच करायच तर नाही करायच अस होत मग थोडस सेल्फ लर्निग पाहिजे की की बाबा हा आता मी उठलोय आता मला हे दोन गोष्टी करायच्या ब्रश करायचा आहे किंवा म्हणजे बेसिक आपलं आपलं तरी करायचंय बाकी कोणाचा नका करा पण मग ऍटलिस्ट स्वताचे आवला म्हणजे थोडस मचरिउटी आल्याशिवा नाही होत पण ण म्हणजे असं वाटत ना की की आपल्याला सारखं आपल दुहेरी मन झालेलं असतं असं वाटतं की नाही मुलांनी काहीतरी नवीन शिकावं पण ऍट द सेम टाइम आपल्याला असं पण वाटतं की मुलं खूपच जास्त.. ओव्हर बर्डनडेत आजकालच्या ज्या लाईफस्टाईलमुळे.. कारण की बाहेर त्यांना स्कूलमध्ये पण खूप म्हणजे आता कॉम्पिटिशन आहे. त्यांना.. प्रेशरा के जात म्हणजे का.. कय ह्याच्यापेक्षा बेटर मी केलं.. त्यापेक्षा बेटर मी के पाजे म्हणजे सारखं सतत चालू असत त्यांच्या मनामध्ये.. की माझ्या मैत्रिणीच असं आहे तर मला असं पाहिजे म्हणजे अस.. बेटरमेंट साठी सारखे मुलं आपले हे करत असतात. झटत असतात हो अ.. हम्म हम्म. असं फिजिकल ऍक्टिव्हटी वगैरेथोडीशी आप टाक पाहिजे मध्ये मला असं वाटतंण की फिजिकल.. क्टिव्हटी काय होत तो जो स्ट्रेस असतो ना तो सगळं निघून जातो. तरथोडं फिजिकल क्टिव्हट किंवा.. मचा खेळ जो असतो ना आ आपण नाही आपण लहानतो तेव्हा.. आपण मातीत खेळायचो कुठे पणे आपलं असायचं खळणंर. े तस ह मुलांना नाही मिळालं.
आपल्याला सांगायला तर कोण होतं. जेव घातलं की कुठं चाललेत पोरं कुठं खेळायला पो उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाकडे पण गेल्यावर तर काहीच नव्हतं ना आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या पण स्वतः
बरोबर आपण आपलं स्वतः करायच. आणि आपप आपण मोठे झा लो असं म्हणजे नाही की काय आपण बाहेर खेळण सुट्ट्या कशा जायच्या म्हणजे कुठेही खेळा पटांगणा मध्ये बाहेर मातीत खेळा, फुलांमध्ये खेळा, झाडं गोळा करा. आपण ह्याच्यामध्ये आपलं लहानपण निघून गेलं पण ह्या मुलांना मात्र तस एवढं नाही मिळाला म्हणजे आताचे जे जनरेशन आहे ना त्यांना जात टी व फोन
बस बस बरोबर आता कस झालं माहिती आहे का मेन म्हणजे आता बाहेर सोडणं पण सेफ नाही झालं मुलांना एकट्याला आलं लक्षात आपण आपण कसं आपल्याला कोुणी म्हणजे टेन्शन नव्हत. दोनलेख रुपये खेळाय काय त्यांनी सेफ
हो सेफ होत तेव्हा हो लोक लक्ष ठेवायचे आजूबाजूची लोक सुद्धा लक्ष ठेवायचे आपल्यावर की अरे ह्यांची मुलं कुठे आहेत हा ठीक आहे सगळे एकत्र खेळतायत ना, आमची आजी होती ना ती सतत खाली बसलेली असायची म्हणजे कि हा ठीक आहे हे सगळे खेळतात आहे ना ते लक्ष ठेवून सगळ्या मुलांकडे लक्ष ठेवायची सगळे बरोबर खेळतायत का असं. पण आता कसं आता आपण खाली सोडायला पण घाबरतो आधी ह्या वयामध्ये म्हणजे आता जेवढ ढ्या वयाची मुलं असतात ना म्हणजे पाचवी साहवीचे त्यांना तेव्हा आम्हा काही भाज्या आणायला हेला पाठवायचे आता या मुलांना आम्ही कु पाठू शकत, खाली सुद्धा नाही पाठू शकत
आणि आपण मेन म्हणजे आपण सोबत जातो त्यासोबत की सेफ नाहीये म्हणून आपण गेलं की काय करतो इन्स्ट्रक्शन देतो की हे नको करू ते नको करू, पडशील, धावू नको. लागेल तुला ह्याच्यामध्ये मग ते आणखी हे होतात फोल की त्यांना मोकळ सोडलं पाहिजे.
हो सेल्फ डिपेंडेंट म्हणजे सेल्फ इंडिपेंडेंट नाही होत ते सारखे डिपेंडंट असतात, आपण आपण काय सांगतोय त्याच्या त्या बावुन्ड असतात नेहमी ते त्यांना ना अस ते ओपन आ ओप ओपनेस नसतो, आता जाऊन काय करायला पाहिजे, किंवा काय स्वतः विचार नाही करता येत आहे, ते आता कस आहे विथ मॅच्युरिटी आणि फोन आणि सगळं चालूच आहे म्हणजे मुलांच.
मी तर फोन कसलाच देत नाही ब मग. ई आहेत पण मी फोन फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये देते, घरी कसलाच फोन देत नाही. भले टी व्ही पहा, मस्ती करा, भांडण करा, नाही तेवढा कंट्रोल आहे बाबा फोन देत नाही फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये देते मी मान्य करते,
हा आणि कुठे कुठे आपल्याला त्याचा म्हणजे सहारा घ्यावा लागतो फोनचा कारण की काय होताना काही ठिकाणी नाही थांबत मुलं म्हणजे ना काही ठिकाणी त्यांना काहीतरी म्हणजे पाहिजे असतो उद्योग त्यांच्या डोक्याला त्यामुळे कसं आपलं सगळं कन्फ्युजन चाललेलो आहेत आपण, की हे करावं की ते करावं असं, पण ठीकये म्हणजे ही पण एक नवीन जनरेशन आहे, ही पण एक नवीन फेज आहे, आणि मी पण पार पडेल त्यांच्याकडे पण काहीतरी मेमरीज होतीलच.
बरोबर हो हो हो बरोबर बरोबर
हा चला थँक्यू सो मच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. अ आपण पुन्हा बोलूयात, हो धन्यवाद येस थँक यू